हा बोला.
आवाजच का येत नाही झाला मगाशी?
हाव ना आवाजच नाही येत आहे कावून काय माहित. ते नेटवर्क, हा ऑनलाईनचय मी.
मग अ किती क अ केला कंप्लेंट?
ह अकरा झाले ना माये तुमचे??
अकरा झाले काय??
हा तुमचे??
मला एवढेच झाले दहा अकरा मला कॉल कराव लागतात ना सकाळी तू ऑनलाईनच होती झोपले होती.
झोपले होते मी.
हां.. वर्षाला मग झोपेला मग म्हटलं मग लावतो मग लागेच नाही.
मग मी न लावला होता तुम्ही उचलला नाही.
हाव काय ये ये. यायची तर झालय माय बाई कंप्लेंट.
हाव सगळेच झाले.
हां.. बरं.
हम्म झालं जेवण खाऊन?
काही नाही स्वयंपाक करतो आता, झाला का स्वयंपाक
नाही बा नाश्ता केला आता स्वयंपाक बाकी आहे.
हा
हं सयपाक करीन आता. हम्म.
सीमा बाईला लावून पायलत काय ऑनलाईन हायत काय.
ते आता पथ वावरात जायला करते.
नाही हो घरीच आहे नवं.
हो का ते अ आत्याबाई त्या शीतल आत्याबाईचा फोन आलता सांगायला तर पाहिजे मले,
ह नाही आज घरीच जा घरीच आहेत ते शीतलबाईला काही माहित नाही हे अण ते घ हे करू राहिले घर साफ सफाई.
हा हा हां
हां
हम्म
फोन आणि फ्रेंड यांच्यावर काही माहिती
कायची.
म्हणजे कसा काय वाटला टास्क.
हा मस्त वाटला, मस्त आहे. हा
अनुभव चांगलाय.
हा चांगलाय आहे अनुभव.
ह बरं.
हम
तारे या एफ विषयी काही.
सांगा ना तुम्ही.
तारा इज अ काराया ॲप हे वो. हे ॲप खूप चांगल आहे महिलांसाठी.
हा
हां त्यांना महिलांना. संक्षिप्त करून बनवलेल आहे. त्यांचे काही छोटे छोटे काम पूर्ण होतात.
हा.
पैशच्या मदतीनं अ बचत. बचत गटाचे खूप आभार आहेत. महिलां मंडळांकडे.
हा.
असं तसं काही पाच सहा ओळी सांगा लागतात.
हाव ना हे सांगा लागतेय ना.
हा उमेद अंतर्गत अभियानात.
हा हा
हा महिलांना खूप सवलती आहेत बचत गटामुळे.
हां.
हे ॲप उघडल्यामुळे महिलांना अं म्हणजे फोनामधल समजलेलं आहे कुठं काय वापरायचं आहे आधी कसा फोन वापरायचा आहे. हं याविषयी माहिती.
हम्म.
सीमाबाई विगून तसं तसं काही बोलत जा
हो ना हा.
हां एकीमिकी संग दोन चार शब्द
हां.
हम्म लाव मंग मले लावून पाय मग ऑनलाईन हाय ना मी
हा हो लावता आहेत हं हं
ठेव मग.